हॅलो....
हॅलो....
काय करताय?
काय नाही मग हाय चाललंय. तुम्ही काय करताय?
हाव काय नाही.... काय चाललंय काय कुठे कुठे फिरायला वगैरे गेलते....
ह फिरायला आम्ही ह्याला गेलेलो बघा... अक्कलकोट पंढरपूर तुळजापूर..... तुम्ही कुठे गेलेल्लात काय?
हॅलो...
हा तुम्ही कुठे फिरायला वगैरे गेला नाही का?
हा गेलो होतो की.... आता सध्या सध्या नाही गेलो...
हा हा....
सध्या नाही पण अगोदर गेलो होतो.... इकडे कोकण या साईड कोकण साईड ला....
कोकण साईटला हा हा हा.....
कोकण साईट ला गेलो होतो....
म्हणजे असं बघण्यासारखं आहे का भरपूर काही कोकणात......
हो हो आहे की भरपूर आहे बीच आहे हेच की असं हे.... असतय कोकणात सगळे कोकणात म्हटल्यावर अरे सिंधुदुर्ग मारलेश्वर काय.... साईडला असं...
हा हा हा हा....
हम् मग सिंधुदुर्ग ला काय तिकडे जरा भरती चालू होती त्यामुळे आम्हाला जात.... आल नाही मध्ये आतमध्ये.....
हा हा....
करतायत ते आतमध्ये....
हा म्हणजे तुम्ही....
भरतीये गेलो हो पावसाच्याच वेळेला असं गेलो होतो... भरती होती चालू त्यामुळे मग सोडत नाही ना आत समुद्रात......
हा हा हा...
हम्.... बाकी मग नाही
आम्ही पण गेलेलो आम्ही तुळजापूर अक्कलकोट वगैरे असं सगळं केलेलं
हा हा हा
मग आम्ही तिकडे देवदर्शनाला वगैरे गेलेलो मग ते कस आम्ही अक्कलकोट वगैरे अस कायम जातो पण ते तुळजा पुरला वगैरे असं एकदम दर्शन जवळून झालं नाही कारण की गर्दी अस ळ्या कारणाने आम्हाला तिकडचं दर्शन वगैरे व्यवस्थित भेटत नव्हतं पण ह्या टायमाला आम्हाला दर्शन वगैरे व्यवस्थित मिळालं हम्म तुम्ही कोणत्या भागातून बोलताय हो का
हा
हा हा हा आम्ही पण म्हणजे कोल्हापूरच आहे
हा हा बर बर
पण कोल्हापूर असताना आ मी मुंबईला अ मुंबईला राहतो असं
होय हा हा तिकडच्या आहात पण तिकडे राहतय हा हा बर बर काय जॉब साठी वगैरे काय
हो म्हणजे जॉब वडिलांचा वगैरे आहे किंवा म्हणजे माझ्या हसबंड त्यांचा जॉब तिकडे आहे
अच्छा
म्हणजे आमची सगळी फॅमिली वगैरे म्हणजे जे आम्ही सह कुटुंब आहेत ते सगळे आमचे तेच असतात मेच्या सुट्टीला वगैरे रे आम्ही येतो
हा हा हा मग इकडे कोल्हापूरला आल्यावर मग आंबाबाईच्या दर्शनाला वगैरे येत
हो ज्योतिबा तू ज्योतिबा आमचा कुलस्वामी असतो आणि अ ज्योतिबा महालक्ष्मी वगैरे नरसोबावाडी हे सगंळं आम्ही देवदर्शन वगैरे बघतो
इकडे पण मग कोल्हापुरात पण घर आहे का तुमचं
कोल्हापूरला आहे ना गडहिंग्लज ला आहे
होय हा हा
हम्म
हम
तुम्ही म्हणजे प्रॉपर हचच आहेत का
हो कोल्हापूर आंबेवाडी
आंबेवाडी अच्छा हा हा हा म्हणजे कोल्हापूरला आमचं एवढं म्हणजे एकदम कोल्हापूर सिटीमध्ये नाहीये
हम्म हम् गडहिंग्लज काय ना माहिती आहे की गडहिंग्लज ला हो
तालुकाच्या पण पुढे कडगाव म्हणून गाव आहे
हा हा तिकडे आहेत का
हो
अच्छा मग खूप या तुम्हाला प्रवास खूप लागत असेल यायला वगैरे ना मुंबईत इकडे व इकडे थोडे दिवस सुट्टी काढून यायला
कस सुट्टी मे मध्ये वगैरे अस पोरांची सुट्टी असते त्यामुळे मग त्या टायमाला आम्हाला यायला लागत काहीतरी एक वेगळेपणा बाहेर मुलांना सगळं गावच
स असत हवा असते हवे पण इकडे आल्यावर छान वाटत असेल मग तुम्हाला हा
मुलांना कस शेतीचा भाग वगैरे सगळं समजायला पाहिजे.
पायजेल आहे.
त्या विषयीवर आम्ही म्हणजे पोरांना सांगत असतो की हे असं आहे, ते तसं आहे कोणत्या टामाला कोणतं पीक येतं?
होय होय होय ते जरा असं बघितल्याशिवाय पण कळत नाही ना?
हो हो म्हणजे आप ल्या साईडला कस ऊस आहे परत अ भुईमुग आहे, सोयाबीन आहे हो. ते पीक कुठल्या टायमाला? कुठल येत? कुठे आपण कसं काय टाक करावं लागतं ते सगळं सांगितलं की पोराना अभ्यासाला पण मदत होते त्या गोष्टीची. आता कस प्रकल्प वगैरे असतो पोरांना शाळेत त्या प्रकल्पामध्ये पण पोरांना विचारलं जातं मग ते माहिती त्या मुलांना तसं मिळत नाही.
होय हो त्यामुळे मग येऊन जात इथले, आले की सगळं दाक हो बाकी आणि कुठे गेला होता काय? त्का नाही अस
नाही असंच म्हणजे अं
मुलांना सुट्टी असल्यावरच मिळाय मिळत अस
हो मुलांना आता सु ती मे मेच्या महिन्यात होती, आता दिवाळी येणार दीपवली
हा हा हा हा. काता ना
जस हा त्यानिमित्ताने आम्हाला यायला भेटत
भेटते हा हा.
तुम्हाला कसं म्हणजे तुमची, अ तुमचं सगळं एकत्र परिवार आहे की?
हो हो एकत्र आहे. तर मुलगा माझा लहान असल्यामुळे मग ते जाणं होत नाही ना अजून दोन वर्षाचा आहे तो. कुठे बाहेर जायला झालेलं, आता त्याच्या अगोदर जरा फिरायला जातो ते आता काय नाही. ह
हा हा हा हा.
काल मुंबईला पण आलो होतो आम्ही ते मुंबईला ते, एक्झाम साठी आलो होतो. ् मगे गेट वे वगैरे सगळं बघून, मग तिकडून गेलो. हम्म भरपूर आहे व वेळच पाहिजे तेवढा
हो एक आठवडा सुद्धा कमी पडतो.
पडतोयच होय. तिकडे फिरून मग एक दिवसच चालतो एक्झाम. काय तर होती माझी म्हणून आलो होतो.
तुमची शेती वगैरे आहे का?
नाही नाही आमची शेती नाही माझ्या माहेरी आहे पण तिकडे नाही. ह हम्म इकडे शेती नाय. तिकडे आहे माझी माहेरी द्राक्षाची बाग आहे.
हा हा हा.
हम्म तिकडे नाही.
हा हा मग द्राक्ष वगैरे तुम्ही कसं पीक वगैरे कसं असतं ते?
वर्षातून एकदा येतं ना ते. जानेवारी फेब्रुवारीला जानेवारी फेब्रुवारीला येतात द्राक्षे असं वर्षभर त्याच चालूच असत काम हा वेल असते वेल असते.
हा हा हा
वेल असते त्याची
हा हं
हम्म नाय.
काय बाकी
काय नाय निवांत
हा हा म सण वगैरे तुमच्या इ ते असं गणपती वगैरे असं घरीच असतं की
मोठं नसत इकडे घरी असत की घरात बसवत तो ना आम्ही तुम्ही तिकडे
आमच्या इथे मुंबईला म्हणजे गणपती सण खूपच मोठा असतो.
हो ते माहिती आहे ना गर्दी तर खूपच
हो गर्दी असते आमच्या इथे कसं जस तुम्ही अ ज्या ज्या वेळी तुम्ही हे करता त्या गर्दीत कस वावराव हे मुंबई शिकवतं.
शिकवत गर्दी खूप सगळीकडे
हो आणि रेल्वेच्या ह्याच्यात पण माणसांना सकाळी लवकर पहाटे उठ उठून कामाला वगैरे जावं लागत.
होय होय.
कारण की राहण एके ठिकाणी आणि काम एका ठिकाणी असल्या कारणाने त्यांचा टायमिंग वर वेळेवर जाणं जरुरी असत.
वेळ खूप महत्त्वाची आहे तिकडच्या साठी वेळ पाहते.
वेळीला खूप जपावं लागतं.
होय होय. म बाकी म तिकड तुम्ही दुसरीकडे मग असं वगैरे जाता प्रवास म्हणल की जरा टेन्शन येत असल जरासं लांब जायचं म्हणल्यावर सगळं घ्या. ठेवा सगळं व्यवस्थित करा होय ना त्यात ट्रेन न असेल तर मग खूपच आपली स्वतःची गाडी असेल तर मग ते काय वाटत
हो आम्हीच स शक शक्यतो प्रवास रेल्वेनेच करतो कारण की अ मुलांना सुद्धा ते रेल्वेच्या ते कसं आहे आमचं रेल्वेचं हो म ते रेल्वेला कसं आमचं टायमिंग ते समजलेलं असत हया हया टाईमाला अ म्हणजे फास्ट किंवा स्लो हा
हा हा हा त नाही खूपच प्रत्येक वेळी गर्दी असते ना तिकड लोक ट्रेन ला मुंबई लोकल ला
हो प्रत्येक प्रत्येक वेळी फक्त श्रात र्रीच्या वेळी सुद्धा आपण म्हणतो की मुंबई झोपलेली असते. पण मुंबई अजि
अजिबात झोपलेली नसते, कायम चालूच असते. होय, होय तेच म्हणलं. आमचं इकडच की ह्या भागातच जाण होतय जास्त, म्हणजे फिरायला वगैरे मारली हो ताऊतवाडी धबधबा वगैरे, इकडं छान आहेत बघायला पण पॉइंट.
हम्म, हम्, हम्
ह्हह ह्,, मग देवाचं म्हणलं क कोल्हापूरच्या अंबाबाई वगैरेऽऽ धुळोबा,, ज्योतीिबा,, तर. आम. छान आय,, आम्ही पण ज्योतिबा इथून जवळ आहे सोडाऽ जाऊन आली तिथ,, त जवळ आहे. छान वाटतय पण,, तिथं पण ज्योतिबा वर पण.
हा, हा, हा
हम्म,
आणि,, बाकी विशेष म्हणजे तुमच्या घरात असं काय? चहा वगैरे नाही आता,, थोड्या वेळाने करणार. पोरं जोपलेली आहेत. पोरं उठल्यावर.
हा,, ऊटल्यानंतर,,, हा, हा
हो, बाकीी तुमच्या घरात वगैरे सगळे,, काम वगैरे असऽऽ
काम सगळ्यांची होय,,, मिळूनच की सगळ्या चीऽ सगळ्या ना जे ईल ते ऽ वेळ असेल त्यावेळी करायच,,, सर्वांनी ऽ
हा, हा, हा
एकतच असं तिकडे?
हो,, आम्ही दहा जण आहेत.
होय!, हा, हा, हा जॉईंट फॅमिली चांगली आहे की.
जॉईंट फॅमिली होय.
आम्ही पण आता नऊजन आय.
हो काय? म्हणजे त्याच्यामुळे कस, कुठलं काम करतऽ ताना वगैरे असं,, मिळून मिसळूच बरं पडतंऽ
बरं पडतय,, मग एक एकटचऽ कराय वरती लोड होतय सगळ्यांनाच,,, त्यामुळे मग सगळं एकत्र सगळं,, काय असेल तेऽ चालेल चालेल.
हा, हा, चालेल चालेल,,, हो हो, चालेल.